नमस्कार.
हा आवाजेत ना.
हा हा बोला ना नमस्कार म्हंटलं काय चाललं.
काय नाही झोपलेले आताच उठले.
अच्छच तेच मी पण म्हटलं काम करूया थोडं कॉलिंगच.
तेच मी पण आता दुपारची झोपलंय काम वगैरे सगळ. केला आणि आता बोल बघू दे कोण ऑन आहे का आता तुमचाच नेमका
हा तेच त्या आता कसं झोपेतठ. कंवा सका झ र झोण्यापूर् आपण कंटिन्यूबाईल वरे बत असत.
हा मी पण दुपारची थोडी झोपते जरा बर वाटत फ्रेश वाटत संध्याकाळी
हम् हम् त्या ते मोबाईल वर बघितलं म्हणजे मग काय ओपन करणार इं्स्टाग्राम
हाम म्ही पण जास्त करून रि सगवत
मध्ये काय आता. काय वाटतं की सोशल मीडिया म्हणजे आता समजा इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं. हे चांगलं आहे कि वाईट आहे आपल्या आयच्यामध्ये
तस बघाय गेला तर जास्त उपयोग केला तर वाईटच आहे. पण आता टाइमपास काही नाही तर मग काय करणार दुसरा
हा तरी पण म असं काय चांगलं चांगल्या गोष्टी च कायस बोलतच्या
चांगल्या गोष्टी तर असतात आपण चांगलं बघितलं तर चांगलाच आहे.
हम्म हम् फेसबुक वगैरे फेसबुक तर मी हा मी पण आधी कॉलेजमध्येध्ये किंवा शाळेतच. जेव्हा नवीन आलेल हो ना ते त्या व तेव्हा यूज करायची पण मात्र तर काही तेवढं त्याचा वापरच नाही इंस्टाग्राम आल्यापासून ते फेसबुकडे लक्षच नाही आता असून गेले.
हा मी तर युजच नाही करत फेसबुक मी इंस्टाग्राम करते आणि ट करते बाकी नाही कोणता करत.
हम्म इन्स्टाग्रामवर कसं आपल्याला एक चांगल्या गोष्टी पण त्याच्यात बघायला मिळतं. त्याना बघात. आता ते काय कॉनटेंट वगैरे तर करता लोक चांगल्या येच्या साठी आपल्या चांगलं कांहीतरी दाखविण्यासाठी कि बायको बायकोला मदत करा. हा बायको ला मत करा तीची रिस्पेक्ट करा. करा ते असे कांहीतरी व्हिडिओ वगैरे बघा एक चांगल्या गोष्ट शिकण्यासारखं पण असता त्याच्यामध्ये
शिकण्यासारखे तर आहेत आणि आपल्याला काही जेवण नसेल येत. तर जेवण वगैरे माझ्या येच्या तर जेवण वगैरे बनवायचे खूप व्हिडिओ येतात. जेवणाच्या येतात खूप व्हिडिओ आणि मेकअपच्या म्हणजे आता आपण कोर्स नाही करू शकत तरी तेे शिकू शकतात.
हम्म हो मग मग बाहेर म्हणजे आता काय पैसयंची पैसे यांची गरज पडत नाही आता असहूणगेलआहे पैसा क्लासेस. विगीरण न लावता आपण या गोष्टींची
शिकू शकता हा आणि एकदम स्टेप बॉर्य स्टेप दाखवतात ना. मसा मस्त.
मग तेचं म्हणजे उपयोग उपयोग करायला गेले तर बरोबर. नाही नाही उपयोग करायला तर खूप चांगल्या गोष्टी पण आहे त्याच्यामध्ये आणि मग काही ठिक. त्याणी आता बघा काही प्रॉब्लेम क्रिएट झाले फॅमिलीमध्ये किंवाकाही एखाद्या एका बाईला त्रास असला घरातूनच तीच अयकणारा कोणीनाहीआहे. किंवा माहरी पण तिच कोणी ऐकून घेत नाहीआहे मग तीच शेवटच ऑप्शन काय असत. कि इन्स्टाग्रामवर लाईवचे व्हिडिओ टाकते टाकते बघा बघितलंय आहे का?
मी नाही बघितलय.
का हा. की इन्स्टाग्रामवर तिचं ते प्रॉब्लेम झालेलं, की बाबा मला असा असा त्रास होतोय. मला अस त्रास दे त आहे ते लोकं हे ते. मग ते इंस्टाग्राम हो मग इंस्टाग्राम व टाकतात त्या, खूप व्हिडिओ आहेत असे. ते त्यांना कोणी मग नव नवऱ्याने मारलेलं हं, म्हणजे नवऱ्याने मारलेलं किंवा घरामध्ये सासू सासऱ्यांनी कोणी छळ केल्याचा किंवा मारलेलं झोडलेलं तर ती समोर ती व्हिडिओ टाकते. त्याच्यात काय लोकांचं कमेंट वेगळं राहतंय, तर काय ताई कोणी मारलं? चांगल्या लोकांचेपण बरं का. की काही त्रास असेल तर सांगा, आम्ही मदत करू.
हा कारत्यात आणि खूप लोक आहेत अशी गरीबांना पण मदत करतात. सोशल मीडियावर दाखवतात. आणि कमेन्ट्सपण करतात चांगल्या चांगल्या.
गरिबांना मदत म्हणजे मग ते एक चांगला प्रसारच होतो ना त्यां
हो आ तो एक कोणतरी आहे हिमांशू म्हणून तो तर खूप लोकांना मदत कर तो, असं म्हणजे जे फुलं विकतात त्यांना.
ते पैसे वगैरे देतात तेच काय?
आ पैसे वगैरे पण देतात आणि म्हणजे असं जेवायचं देतात, राशन वगैरे, तांदूळ
अंसारिका कोण हाय बाय तो.
काय माहित अशा आहेत जे मदत करतात, म्हणजे चांगलं आहे ना, मदत कर करतात म्हणजे ज्यांच्याकडे आहे ते दिलं, तर आपलं काय जातंय. म्हणजे आपल्याकडे आहे, ते थोडासा दिला तरी काय जातंय आपला.
माधनं नाही मग ते मदत करता म्हणजे काय झालं मग आता तो ठीक आहे. तू बघितलं ते मदत करताय. म आता तू तुमच्याकडे जर पैसे असतील, तर तूपण मग लगेच म्हणशील, हा बाबा हे ने मदत केली का. म आता मीपण मीपण थोडीफार मदत करतो. असं म चांगल्या गोष्टी
आहा आपणं असं जे बघू, तेच आपणं करू ना. आता आपणं जर चांगलं चांगलं बघितलं, तर आपण चांगलंच करू. आपल्या कडे जेवढं असेल, आता मी थोडासा कोणाला माझ्या
सोशल मीडियाच्या अं सोश सोशल मीडिया चा वापर कराय लागलो, तर हे खूप पवरफुल आहे सोशल आता एखा्या ठिकाणी काहीतरी वाद चालू आहेः हं. आणि त्यांनी आता तू म्हणजे तुमच्या घराच्या इथे कुठेतरी वाद चालू आहे कोणाशी तो व्हिडिओ टाकून अ सोशल मीडियावर टाकणार तो काढून लगेच तेथे कोणीतरी, मग पोलीस वगैरे येथे लगेच येणार. म्हणजे सोशल मीडियाची पावर एवढी असते की, ते लगेच तो व्हिडिओ एकमेकांना शेअर करून करून हा मग व्हायरल होऊन तिकडे मदत येईल कोणती तरी असं. आता मागेच एक आमच्या इथे एक मुलगा हरवलेला. मग त्याचा असच इंस्टाग्रामवरर फोटो आता आई वडील त्याच्या काळजीत पोलीस स्टेशन ला कंप्लेंट वगैरे इथं केली, पण मग त्यांचं फोटो त्याच सगळं वर्णन करून व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला, इन्स्टा वर टाकला. च सांग, मोजून तो एका दिवसात ते पोरगं घरी आलं. म्हणजे जिथे आता कुठे हरवला असणार किंवा कुठे निघून गेला असणार तो, तर सोशल मीडियाची
स्टेटस ठेवतो. मग ते ह्याने बघतला त्याने बघतला मग ते कसं भेटून जातं ना आणि पोलीस कसं एवढं शोधू नाही श कत. त्यांची टीम असंल तीच ना.
आता पोलिसांना जरी कळवलं, तर ते शोधून शोधून किती शोधणार?
हा तेच.
सोशल मीडियाचं कस कारण कोपऱ्यांमध्ये लोकांकडे मोबाईल यता एवढ्या एवढ्या पोरांकडे
हा आता बघा गेलं तर सगळ्यांकडे मोबाईल आणि सगळीच यूज करतात. सोशल मीडिया आणि आता तुम्ही बघितलात का तुम्ही ह्याला सांगणार की हा हरवलाय कुठे दिसला तर
एकमेकांकडे लगेच हा माझा तुमच्या गल्लीत जा तू बघितला तर शंभर टक्के म्हणणार की बाबा मी मुला इकडे बघितलं लगेच तो ते दुसरीकडे त्या नंबरवर फोन करून सांगणार हे ना. म्हण त्याची पावर पण तेवढच आहे घ्यायला गेलं तर चांगलं म्हणजे खूप चांगल्या गोष्टी त्याच्यात आहे तर आणि लोक कस मिसयूज पण करतात.
हा हा ते पण आहेत च हा गैरवापर तर नाहीच. केला पाहिजे.
ते पण नाही आता बघतो त्याच्यावर नाही इनस्टाग्रामवरर आता तू काय काय हे बघ. हो कपड्यांचे हे टाकतात व्हिडिओ माहिती का की बाबा हे हे. कपडे एवढ्या रुपयामध्ये ही साडी एवढ्या रुपया मध्ये पा पाचशे मध्ये चारशे मध्ये दोनशे मध्ये पण काही काही त्याच्यामध्येच फेक अकाउंट असतात. कि पैसे घेऊन ते लुबाडले म्हणजे आता मी स्वतः एक एका गोष्टीत फस होती मी घागरा चोली मला घागरा ओढणी घ्यायची होती.
हा.
त्या हो म्हणजे त्या आयडीचे पासवर्ड त्या आयडीचे जे हे होते ना फॉलोवर्स पन्नास हजाराच्या पुढे होते बरं का? किती पन्नास हजाराच्या पुढे हम्म. म मी चेक केलं म्हटल खरं हो खरं होत नाही मम्मी क वरे पण म नंतर मी स्क्रोल करता करता त्या बॅक साईड गेली. आपण त्या आयडीवर जाऊन अस इकडे स्क्रोल केल तर त्यां दुसर्या हे तर बाई व्हडिओ व मी तिकडे गेली तर एका बाईने एका मुलीने व्हडिओ करून त्या चॅनल टॅग केलेलं त्या आइडीला टेग केलेलं होत तर ते शंभर टक्के दिसणार.
हा पण असं ते पैसे देऊन करतात ना कॉल एक्सेप्ट
नाही नाही नाही मग ते बहिणी त्या चॅनलने हे करून टाकलेलं आहेक ना मग मग. तिने ते टाकलं, तर तिने म्हणजे म्हणजे मी एवढ ती क मी फॉो ठोला की बाबा खरंच आहे का. ब्लॅक बोटक म्हणून होतो, बरं का तो अजून पण चेक्कर आहे मग. म्हटलं बाई मग ते इथे चाईडे पाहिले, मी त म्हणे माझ्याकडून त्यांनी ऑनलाईन वगैरे पैसे घेतले सगळे. घरी चिंद्या निघाला तिच्या ते हच्यामध्येध्ये. त्या पार्सलमध्येध्ये तर त्याने त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेले चिंदे चिंदे अे हे के. डरे त्याच्याकडून पै घेन घेत म्हणजे ते चॅल सुधा फेक होत. इतकं ते लोक त्याच्यावर फ्रॉड करायला लागल्यात.
आपल्याला वाटतं आता एवढं सगळ फॉलो केलाय तर खरं असेल ना.
हॅलो मॅलो हा हा बोला ना.
मग आपल्याला असं वाटतं की, एवढं सगळ्यांनी फॉलो केलंय म.
हम्मममम खूप सुंदर सुंदर ड्रेस घागरी ना त्याच्यावर तर मग
हा मी मी पण एकदा मागवलेला. माझ पण हजार रुपये लॉस गेलेले आहेत. तर तुम्हाला सांगते म्हणजे मी म. पच सामान मागवलेला आता म्हणजे, सगळी मागव मागवतात तर रिव्यू पण होते त्याला. चांगले चांगले. ते तर मी मागवला तर कन्सिलर वगैरे सुकलेला आले. अली ना मला. आता मी रिटर्न पण नाही करू शकत आणि कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलेली मी नाही. तरी पण फोडून मग ते मी पार्सलवाल्याला. बोलले की रिटर्न न्या हा सगळा खराब आहे माल तर ते बोलतात आमच्या हातात नाही ते. आणि मी त्या लिंक वर जाऊन परत केलेला पण पण नाही देते.
त्यांच वालं त्याच्यात. काही राइट नसतो कारण ते फक्त पोचवायचे काम करत कारण मी एकदा मिस्टर आ. इस्टाग्राम वून बावीसशे रुपयाच जॅकेट मागवला. मग ते म्हणे क त्यांनी ऑनलाईन वगैरे ऑर्डर करून दिली. वगैरे टाकलं सगळं केलं. आणि येऊन तो पार्सेलवाला आला मग तो म्हंटलं की कशावरून मागवलं म्हणजे आता तो नेहमीचा पार्सल वालाव होता, आमचा आला कारण त्याचे पार्सल आमच म्हणजे, आमचे पार्सल त्याच्याकडे जायचे ना. मतु त्या तो म्हणे कसलं पार्सल मागवलंय तुम्ही मग ह्यांनी सांगितलं की जॅकेट मागवलंय बाविश्येच. तर म्हंटली मग त्याने विचारलं की कोणत्या वेबसाईट वरून मागवल कशावरून मागवल. मिन सांगितलं की इंस्टाग्राम वर असं असं वेबसाईट होती त्याच म्हनावं तर ते म्हणे त्या म्हणे रिटर्न करा न फोडता रिटर्न करा म्हणे. म्हणजे फोडलेलं राहिलं तर घेत नाही ते. पण फोडलेलं नव्हत ना, हा. फोडलेलं न्हवत ना मग तो म्हणे रिटर्न करा मग हे बोलले का बरं तर नाही मी सांगतो म्हणे म्हणून रिटर्न तो काही बोलला नाही, मग तो बोलला तर मला दोनशे रूप म्हणे मी तुम्हाला इथेच फोडून दाखवतो ना ह्याच्यात काय निघतं मी तुम्हाला आत्ता दाखवतो म्हणे तो मला असं बोलला. तुमचे दोनशे रुपये पण वाया नका घालवू म्हणे तुम्ही आम्ही कॅश ऑन डिलव्हरीचं केली होती बर का.
हा.
मग त्याच्यामुळे तो एक फायदा झाला आमचा कि पैसे आमच्या हातातच होते ना.
हो ते पण हाय.
त्यांनी तो म्हणे फोडून बघ म्हणे काय फोडू नका मी भाऊ मी सांगतो म्हणून तुम्ही जे फोडलं तर तुमच्या बा बावीसशे रुपयाचं जॅक तुमचं दोनशे तीनशे रुपयांचं जॅकेट त्याच्यात असणार म्हणे.
हम्म.
आणि चिंद्या सुद्धा असू शकत म्हणे त्याने डायरेक्ट असं सांगून दिलं मग हे म्हणल बाबा म्हणे मग जाऊदे रिटर्न घेऊन जाय मग त्याने म्हणलें आमच्या तिथे बावीसशे रुपये वाचवले तो ओळखिचा असल्यामु बरं का नाहीतर कोणी देत नाही असं रिटर्न, मग ते ते म्हणजे आमच्या पैसे वाचले तेवपासून इंस्टाग्रामवर विश्वासच बस बसत नाही आता की कुठे म्हणजे चांगलं कोणी केलं तरी आपला विश्वास बसत नाही.
हा. ठीक आहे दहा मिनटं झाली मी करते कॉल. हा.